हा बोला ताई तुम्हाला नमस्कार ताई हा. हॅलो ताई नमस्कार.
येतोय येतोय माझा तुम्हाला नम
हो हो येतो येतो.
माझा.
येतोय ताई.
मी जरा बाहेर एक हा. य
हा.
ते आत होते आल्यानंतर बघितलं तर.
हो बरोबर.
तेच सुरु होत तेवढ्यात तुमचा फोन आला म्हणजे. आता ती नोकरी कर आता ती नोकरी करते पण माझं म्हणणं काय की अ तू थोडं स्वयंपाक पाणी पण शिकलं पाहिजे ना. न्हय मी बाई लावीन मी म्हटलं अगं ठीकय तू बाई लावशील पण. जर कोरोनासारखी परिस्थिती उद्भवली तर तेव्हा तू काय करणार आहेस. किंवा कधीतरी बाय बाई बाया बायांचं कसं असतं माहितीय आहे, का वर्षाचे बारा सण असतात त्यांना. नातलक पण त्यांचेच वारतात शिवाय नवऱ्याची जेवढी वाट बघायची न्हय तेवढी त्या बाईची वाट बघायला लागते बरोबर की नई. मग ते चार, चार सुट्ट्या जर घेतील मग त्या दिवशी तू उपाशी राहशील का.
ह नाही राहणार ना ऊपाशी आपल्याला स्वतःहून करावंच लागेल. चल ब ती बाई गावाला गेलीये कुठे मोत मध्ये गेलीय. कुठे आ कुठे गेलेलीए.
आणि हमखास सुट्ट्या त्या त्यांना माहि माहिती असत की, मला पगार मिळणार अय मला सुट्ट्या घेतल्यावर. माझा मामा आजारी हे ह्याला बघायला जायचंय रवा खाण्यात बघायला त्यांची कारणं ही सुरूच असतात कधी संपत नहीत त्याची. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं पोट सासूसाठी न्हई नवऱ्या साठी तुमचं पोट तुम्हाला भरता येईल इतपत तरी तुम्हाला स्वयपाकपाणी यायला हवं कि नाही. असं मला वाटत आमची आई मी जेव्हा लहान होते तेव्हा. तेव्हा मी सातवी आठवी पासून स्वयंपाक करत होते, बघा.
हो ना. न्हई आमच्या आमच्या बी तसच होतं, ताई लहान होतं ना मी पण तेव्हा. पण आई स्वयंपाक करून घ्यायची मस्तपैकी याची त्याची वाट बघायची नाही कवा असं. तिचे तिचे करत बसायची. आणि आपल्या अंगावर राहिल्य तर आपण फटक्यात करून मोकळं भी होऊन जातो.
हम्म पण ते कसं हाय आज काल मुला मुलींचे नोकरी झालेली हे संगणक अभि अभीयांत्रिकी शाखेचं तिचं शिक्षण झालेलय त्याच्यामुळं तिची नोकरीचे तास असतात ते आठ तास नुसते म्हणायलाय. बारा बारा तास त्यांचं काम चालतं. असंय त्याच्यामुळं जे खायला आपण देऊ ते पण खायला वेळ नसतो असंय त्याच्यामुळे कधीतरी सांगां म्हंटलं की मग ती चिडचिड कर तीच पण बरोबर आहे. कि तुमच्या वेळी शारीरिक कष्टाच काम होत आई आता आमच्या वेळेस सगळं बौद्धिक बौद्धिक कष्टाचं काम आहे तुम्हाला वाटतं की आम्ही संगणक पुढं घेऊन बटणं दाबत बसतो पण तिथं किती आमची वाट लागते. ते आम्हाला माहित असत असं तिचं म्हणणं आहे ती तिच्या परीणी बरी म्हणजे ती मुलगी आहे या नात्याने ती बरोबर आहे आणि मी एक आई या नात त्यांनी माझी काळजी ह बरोबर आहे असं मला वाटतं हम्म.
खरी गोष्ट आहे ना तिच तिच मनाने तिच्या मनाला ती योग्य सांगते ना
हम्म.
आपल्याला असं वाटतं की नाही ब हने असं करायलाच पाहिजेल आपण सांगतो. आपल्यासारखं करायलाच पाहिजे तिने.
हम्म, हम्म, हम्म. करायला पाहिजे, करायला पाहिजे. ते तर आहेच आहे पण अहो ठीक आहे लग्नासाठी असं नाही पण तुझी आई जर कधी आजारी पडली तर तुला चार गोष्टी करता आल्या पाहिजे. ना दुसरी गोष्ट तुझ्या आई चार दिवस कुठेतरी आईकडं जाऊन राहू शकते माहेरपणाला बहिणीकडें जाऊन राहू शकते. जर तुला काही येतच नसेल तर तिची घरातून सुटका होणं शक्यच नाहीये ना असं होतं म ते तिच्या म्हणण्याचा. हो. न म्हणण्याचा उद्देश असा जर तू त्याला कुठ कोणती कामं सांगत नाही भावाला तर तू मला का सांगते त्यालाही सांग स्वयंपाक शिकायला. आणि विशेष म्हणजे बरोबर आहे तिची गोष्ट बरोबर आहे. पण मी पण दोघांमध्ये भेदभाव करत नाही किंबहुना त्याला पदार्थ जास्त येतात तिच्यापेक्षा तो उपाशी राहणार नाही म्हणजे मी एकदा बाहेर गेले होते तेव्हाचा प्रसंग तुमच्याशी वाटते मी कि त्यांनी अ अ ह्याच्यावर आपल्या. कुठेतरी बघितली कृती पदार्थाची एका कटलेटची. आणि माझ्यासाठीच त्यांनी आश्चर्याचा धक्का मला द्यायचा म्हणून ती करून ठेवली. त्याला माहित होत मी किती वेळात येणार आहे ते मला कोणतच कधीच किचनमध्ये गेला नव्हता पण त्यांनी करून ठेवली त्याच्यानंतर त्यांनी एक स्टूल घेतला त्याच्यावर सजून ठेवली चारी बाजूने ते कटलेट. ठेवले मध्ये वाटी ठेवली टमॅटोच्या ह्याची. मला म्हटलं आई तुझ्यासाठी एक आश्चर्याचा धक्का आहे बघ. उघडून काय बघ तरी म्हणजे तो क्षण जो माझ्या आयुष्यातला होता अगदी माझ्या डोक्यात डोळ्यात पाणी आणण्यासारखा होता म्हणजे तो. मुलगा असू द्या नाही तर मुलगी असू द्या आयत कोणी चहा जरी करून दिला ना तरी अस खूप आनंद होत बाईला पण बरोबर आहे की नाही.
हो ना हो ना.
जेव्हा आपण आजारी असतो जेव्हा आपण आजारी असतो त्या वळेला आपल्या नवरा औषध देईल परत काय हवं नको ते वि विचारेल पण आपल्याला जे जेवण करून नाही घालू शकत ना तो? आणि ह्याच्या उलट नवऱ्याची अपेक्षा असते की मी औषध दिलंय झालं काम माझं. माझी ड्युटी संपली पण जेव्हा त्याला सर्दी ताप जरी आला ना तरी त्याला असं वाटत माझी बायको माझ्या उशाशी बसली पाहिजे. या त्याच्या अपेक्षा असतात असंय. ह्याच्यासाठी अं कुठं आडायला नको यांचं पुढे जाऊन असं मला वाटतं.
नाही मुलींनी तर शिकायलाच पाहिजेल ताई.
मुलगी असो नाही तर मुलगा हे बघा आता मुलंही शिक्षणासाठी जर परदेशात जाऊन राहिले तिथं त्यांना कुठल्या बाया नाही मिळणार आहेत आम्हाला कुठल्या खानावळी नाही आहेत तिथे जसा पुणे, मुंबई, नाशिकमध्ये जशा खानावळी आहेत तशा तिथे नाही आहेत ना तिथं तुमचंच तुम्हाला बनवायला लागणार आहे. तुमचेच कपडे तुम्हाला इत्री करायला लागणार आहे स्वावलंबन हे शिकायलाच शिकायचं लागणार आहे तुम्हाला. इथ तुम्ही ओरडता आई पाणी आई खायला दे तसं तिथं नाही चालणार आहे त्याच्यामुळं मुलगा असो किंवा मुलगी असो दोघांनाही आलंच पाहिजे शेवटी उद्या त्याची बायको जर नोकरी करणारी असेल तर ती पण म्हणेल ना मी तुझ्या खांद्याला खांदा देऊन कमवते मी चपात्या करते तू भाजून पण घे जेवण तुलाही करायचंय ही आजकालच्या मुली मुलींची खुप की ही भाषा आहे, हे मी तुम्हाला सांगते. तिच पण बरोबर आहे ना ती जर तुझ्यासारखीच नोकरी कर ते तर तू ह काम करायला पाहिजे घरातलं यासाठी दोघ मुलगा असू दे नाही तर मुलगी दोघां
सर्वच प्रकारचा यायलाच पाहिजे. असं आहे आता काही घरात मुली नसतात फक्त मुलगेच असतात मग तेव्हा काय करायचं त्यांची आई आजारी पडल्यावर? तेव्हा त्यांना हे उपयोगी पडू शकत, हा करू लागतात तेव्हा ते शिक्षण त्यांच्या कामी येऊ शकत मला एक मुलगा एक मुलगी आहे.
असं मला बी एक मुलगी आहे मुलगा आहे. पण मुलगा असं दुकानाच सांभाळून घेतो त्याच्या पप्पांचं
बर बर ब
गिराईक वगैरे करू लागतो पप्पांना मदत करू लागतो. आणि काही वस्तू सांगितली तर लगेच आणून देतो मला मी थांब मम्मी मी तुझ्यासाठी लगे आणून देतो. कोतंबीर, भाजी असं चहा बनवायचं सांगितलं तर चहा आपण लगेच बनवून देतो असं कंटाळा नाय करत.
आताच कस आहे जग माहिती आहे का ताई आता मुलींनी सक्षम झालं पाहिजे स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे तरच त्यांना समाजामध्ये किंमत मिळेल. अस त्याच्यासाठी आपण मुलींना शिकवतोय आणि कसय मुलींच्या ही हात हातामध्ये पगार पाणी येतो आहे त्याच्यामुळे त्यांच्याही सासरी त्यांची इज्जत केली जाईल त्यांचे विचार अमलात आणतील त्यांचे विचार घेतील. कसं आहे शेवटी तुमची बुद्धीमत्ता ही कामाला येते तिचं म्हणणं असं की मी शिक्षण करून जर मी परवडू शकत मला ना बाई ठेवायला तर मी माझा वेळ त्याच्यात का घालू भांडी घासणे ही काही बुद्धिमत त्याचं काम नाही असं तिला वाटतं की ज्याच्यासाठी डोकं चालवावं लागेल. असे तिचे विचार आहेत आणि तिच्या विचारांना तिचे वडील ही सामील आहेत त्याच्यामुळं मी एकटी पडते दोघांची युती होते.
बरोबर, मग तू तिच्या मागेच लागून जात मग तू अशीच करते, मग तू तशीच करते आणि हे त्यांना समजत नाही ते नं -नंतर समजत त्यांना की आई काय असते असं. मुलगीची गोष्ट सांगते मी. आई तर ते बोलतच असते, मनामध्ये तिच्यावाल्या असतच सगळं.
आणि आमच्या वेळी आमची हा आमच्या वेळेस आमची आई म्हणायची. की माझ्या नावाचा उद्धार करशील सासरी जाऊन. माझ्या नावाचा उद्धार करशील, त्याच्यासाठी शीक त्याच्यासाठी शीक असय. कारण वडिलांना कोणी बोल लावत नाही ना, सगळे बोल आईलाचं लावतात.
आणि आईला असं वाटत की आप आपली मुलगी चांगल्या जेणेकरून नाव काढायला पाहिजे, असं आईला वाटतं. तिला बोलत राहते करत राहते, पण तिच्या तिच्या मनाने ती थोडंफार करते, बाकीच आईची बुद्धी वापरते मग एखाद्या वेळेस. पण नंतर एखादे वेळेस काही चूक झाली का? मग आईच्या नावाने असं बोंबाबोंब फोडते मग असं
पण कसं असतं, अ मुलं ही आईची लाडकी असतात. आणि मुली या वडिलांच्या लाडक्या असतात, मग त्या दिवशी तिनी चपात्या बनवल्या होत्यात. थोड्या कच्च्या पक्क्या होत्या, मग वडिलांनी विचारलं कोणी केल्यात काय गं? चपात्या अशा का झाल्यात, म्हटलं तुमच्या लेकीने केल्यात. खूप छान झालेत, खूप छान झालेत अगदी कौतुक करत करत खाल्ल्या मग त्या असंय.
मग.
मुलींचं खूप कौतुक असतं कारण, त्या परक्याची धन होणार असतात. त्याच्यामुळे बरोबर आहे कि नाय? तुझे विचार माझे विचार हम खुप खूपच जुळले तुमचे माझे विचार, बघू यातून आपल्या मुली काय शिकतायेत.
हो काही, ते पण निघतील आप आपल्या सारखेच निघतील ते पण.
हो, धन्यवाद! तुमच्याशी बोलून आनंद झाला.